बोल झालं का चहा वगैरे
एकच मिनटात थांबा नाही माझं टाकलं
अच्छा ओके
हम्म.
झाला का चहा वगैरे
झाला का चहा झाला मसाला चहा बनवला नाही आज छानपैकी
अरे वा मला ठेवायचं अजूनच्या अजून माझे कपडे कपड्यां च्या खड्या घालायच्या
बरे बाबा एवढा वेळ कस रावू शकते.
नाही मी पाच पाच नंतरच चहा घेते मी
हो का नाही आम्हाला पाचच्या आधी लागतात म्हणजे सगळ्यांना हे पण घरी असतात मुग आपण दुपार घरीच असतो त्यांना तीन नंतर चहा चार यला लाकते ह
काय म्हणत एवढं लवकर आमच्याकडे तर चहाचं नाही कोणी घ मी ती चहा घेते त्याच्यामुळे काय एवढं हे नाही मला वाटेल तेव्हा मी चहा घेते पण लागतो मला छान असेल ना तर माझं असं म डोकं माझं असं अ दुखतं खूप. मला असं झोप नाही म्हणजे सगळं, फ्रेश नाही वाटत मला
हो मला पण तसाच प्रॉब्लेम आहे, मी मला वाटतंय आपलं दोघांच मागच्यावर जन्म काहीतरी रिलेशन अससेल
हो ना मला पण, हो हो. चहा म्हणजे, डॉक्टर मला चहा नाही सांगत बरं का तरी पण चहा म्हणजे माझ्याकडनं सोडलाच जात नाही, ते म्हणतात चहा कमी करा तुमचा मायग्रेन वगैरे त्रास आहे, तर पण नाही होत ते.
हा तेव्हा तर नाहीच, आणि मग तुला खायचं वगैरे पण म्हणजे याचा पण प्रॉब्लेम होत असेल ना, कुठे बाहेर वैगरे उन्हाचं वगैरे?
हो उन्हात, हो हो भरपूर त्रास होता आधी व्हायचा पण आता ट्रीटमेंट सुरू केली ना तेव्हापासून काही नाहीय.
कारण माझी एक जाऊ आहे बाई आहे ना, त्यांना आहे ना मायग्रेनचा त्रास बापरे! ती बाहेरचं काही खात पण नाही जास्त लगेच तिला असं एकदम कसतरी होतं. एकदमच असं चेंज होतं तिचं.
हो माझी एकच साईड खूप दुखते म्हणजे, अ अर्धशिशि म्हणतात त्याला मराठीत. तर अ मी आधीपासून म्हणजे बाहेर मला नाहीच आवडत, पण फक्त बाहेर गेली की मला चहा लागतोच. मला वाटतं आपण चहा वरच गप्पा करूयात आता.
हो खरंच करून ना चहा म्हणजे असं वा आता आम्ही ना कधी बाहेर गेलो ना फिरायला तर अ असा लो आपल्या गाडीमध्ये प्रवास केल्यानंतर खूप, मी तर त्या म्हणजे जो ड्रायव्हर असेल कोण असेल चहा दिसला चहा चहा चहा नुसती अशी बोलत असते, पाच पाच मिनट चहा कुणी देईल का मला? आम्हाला कुणी चहा देईल का वगैरे, असंच चालू असतं आमचं. खूप असं कंटिन्यू, आमचं बड बड चालू जस ती चहाची, म्हणजे माझं कसं होतं पहिलं तर मी खू चहा घ्यायची, म्हणजे तीन-तीन, चार-चार टाइम माझा चहा व्हायचं माझं खूपच छा त्यानंतर मग असं झालं की, नाय थोडं चहा बंद मला खूप लोकं बोलायला लागले, म्हणजे अशी तब्येत वगैरे झाली ना माझी वाढली, हा मग तेव्हा बोलु लागले. किती चहा घेते, म्हणजे मला ना कोणी पाच मिनिटांनी जरी चहा दिला ना तर मी हा घेते ना, आहे मी असं माझं सारखं असायचं, घेते ना मी चहा घेते ना. असं दिवसातून पाच सहा वेळा चहा व्हायचा. पण आता लग्नानंतर मग थोडसं कमी झालं माझं चहा घेणं. कारण मिस्टर माझे, म्हणजे मिस्टर पण चहा घ्यायचे खूप त्यांनी आता पूर्णपणेच बंद केलं. ते आता साखर म्हणजे खातच नाही.
हो का? आ आमच्याकडे पण तेच आहे. आमच्याकडे पण ते म्हणजे आम्ही साखर, मैदा हे आहे ना, हे पदार्थ खातच नाही मी पण, म्हणजे चहा पण गुळाचाच बनवते मी.
हा ना मी पण, पण तो गुळा गुळाचा चहा फुटतो ना ग?
नाही ग बाई. नाही ग म्हणजे गॅस बंद करून टाकायचं, आणि फ्रीज मधलं दूध टाकलं ना गार तर नाही, नाही होत, तो फाटत नाही चहा. आता आम्ही म्हणजे, जवळ जवळ सात आठ वर्षापासून तेच करतोय. साखर फक्त आमच्याकडे पाहुण्यांसाठीच असतो बस. आम्ही गुळाचाच चहा बनवतो. हो आणि आ तू जर बघशील ना, तर म्हणणार पण नाही की गुळाचा चहा आहे म्हणून.
मी काय करते मग, चहा झाल्यानं तर मग गुळ टाकते चहामध्ये, म्हणजे कप मध्ये विरघळवते म्हणजे मी गुळ ची पावडर आणली आहे. मी तसं करते कारण माझा ना खूप वेळ असं झालेलं आहे म्हणजे मी आधी आता तर एक महिना एक महिना झाला, मी चहा गुळाचा चहा चालू केला. तर मग मी तो टाकला दूध टाकलं की फुटतो, दूध टाकलं की फुटतो, मला काही कळालंच
नाही गॅस बंद करायचा आणि अ आपलं फ्रीजचं दूध असतं ना गार
हां.
ते त्यात टाकायचं.
पण ते चहा थंड नाय होत म मला गरम गरम चहा लागतो.
नाही होता अग उकडला ना काय माहितीय आम्हाला ती सवय झाल्यामुळे वाटत नसेल. पण नाही होत चहा वगैरे गार नाही पण ते गुडावर पण डिपेंड असतं ग.
हा तुम्ही कोणतं गुळ वापरते तू कोणतं वापरते.
मी आमचे वेगवेगडे येतात ते काहीतरी वेगडेच नाव असतात कमळ वगैरे लोट तसअसं कायतरी असत म्हणजे असं काही फिक्स नाहीये पण आम्ही गावाकडन आणतो ना ते लातूरचे वगैरे गुळ अस तो म्हणजे मोठे इकड नाही भेटत ती मोठी ढेप वगैरे आमच्या तिकडे गावाकडे जळगावकडे वगैरे भेटते ना तर तो गुळ ये ना म्हणजे आम्ही चहा अ दूध वगैरे पण टाकला ना तरी गॅस चालू ठेवला ना एखाद मिनिट तरी नाही फाटत पटकण हा आणि कधी पण दुकानावर गेला ना की अ विदाऊट केमिकलचा म्हणून गुड सांगायचा
हम्म हा मी पण ते ऑर्गॅनिकच मी डिमांट मधून वगैरे ती ऑर्गॅनिक गुल पावडर वगैरे तेच आणते.
अगं ते पावडर नाही आणायचं पावडर नाही आणायच आमच्याकडे म्हणतात कि, पावडर नाही पावडर नाही ना गुरांना वगैरे खाऊ घालतात क नी मी पण आधी पावडर हो मी पण आधी पावडर आणायची ना तर म आमच्याकड ते गुडवाले स्पेशल व्यापारी आहेत ना ते म्हटलं की नही हे हाय ना आम्ही गुरांना खाऊ घालतो म्हणे म्हटलं हे तर एकदम ब्रँडेड अस आम्ही डी मार्ट मधून वगैरे किती महाग आणतो म्हटलं म्हणे नही ते नसणं ते बरोबर नसत म्हटलं मग आम्ही हे ना गुडाची ढेप वगैरे आण
अगो बाई! मी तर तेच वापरते कारण मी आमच्याकडे ना आम्ही हे पण आपल्या शिरा वगैरे पण मी गुळाच त्याचाच बनवते कारण त्यांना साखर नाय आवडत मग गुळाच्या शिराच आवडतो म गुळाचा शिरा असेल तरी मग तिच पावडर वगैरे वापरते मी. पण होतो चांगलं असं काय मला वाटलं नाय फक्त मला ते चहाचच असं झालं होतं की माझा चहा वगैरे फुटत त्याच्यावरती.
नाही तू चहाचा असा प्र प्रयोग करून बघ आणि ना दुकान मधून हो दुकानवरून हो आता लगेच गार ग टाक म्हणजे गॅसवरून थोडं उत उतरून घे आणि लगेच गार दूध टाक नई नई नई त फ्रीज फ्रीजमधलंच दूध पाहिजे गॅसवरच नको.
हो बाई असं आहे का नाय म्हणजे आत तो थंड झाला असेल खूप वेळ झाला मी त्याला तापवलेलं.
अच्छा नाई पण तरी पण रूम टेम्परेचरचं दूध जे अस ना त्याच्यानी अ फाटतो चहा अं फ्री ज दूध जे आहे ना त्याच्यांनी नाही फाटत आणि आम्ही रोज करतो हा दररोज करतो त्याच्यात माझ वाज वाटतच नाही कोणी म्ह म्हणत नाही कि हा गुळाचा आहे की सा खर चा आहे चहा म्हणून तुला म्हणते ये चहा घ्यायला माझ्याकडे म्हणून
चालेल नेक्स्ट टाईम न मी नेक्स्ट टाईम नक्की येईण मी.
हो नक्कीच वेड काढून ये नक्कीच.
नाय पण हल्ली पण खरंच आपण आता म्हातारे लोक खूप कमी चहा प्यायला लागलेत. पण आपण तरुण लोक आहेत ना एवढी आपल्याला चहाची सवय लागलेली ना म्हणजे सकाळी उठलो तरी पहिला चहा लागतो मला पण म्हणजे त्याच्याशिवाय माझे दिव दिवसाची सुरुवातच होत नाही खरत चहा नाही पाहिली ना दिवसाची सुरुवात नाही होत आणि मग ते झाल्यानंतर हा.
माझं पण तसच सेम उठल्याबरोबर मी आधी किचन मध्ये चहा च पातेली बघते.
आत्ता जरा ओरडून म्हणजे बून बोलून जरा म अ रात्री अ धने अ जिरा पावडर धने. बडीसो ते सगळं भिजत ठेवायचं आणि मग सकाळ उ उठल्यानंतर ते उकळून प्यायचं म आता सा काळी काही ते पिते पण नंतर मला तरी अर्ध तसून मी चहा प्यायला जातेच. मग ते म्हणतात तिचा पिऊून उपयोग काय तेवढं काढा वगैरे
पण तसच बोलतात मला पण ते म्हणतात धने खडी साखर असते ना कारण मला आहे ना हीट मु ना माझ्या पायाचे अक्षरशः तळव्यांना हे म्हणतो ना आपण काय भेगा पडल्या होत्या. रक्त निघायचं बाकी होतं ते आता हो या उन्हाळ्यात खूप उन्हाळा्याकडक आहे ना या् वेळेस खूप त्रास झाला मला तरी पण माझ्याकडन त्या काय सोडल्या सोडले. तरी लीना म्हटलं मी वेळेस मी जेवण जेवण सोडल पण सुटणार मी माझ्याकडनं.
हा हा मला पण खूप ड आणि तू सोडलंच मग त्याच्यानंतर मम्मी काय करतात ते कधी यायच्या आधी तरी चहा पिते किंवा सकाळी उठायच्या आधी तरी चहा पिऊन टाकते. ते म्हणजे आपल्याला कोण बोलणार आणि मला कसं असतं चहा मध्ये मला बिस्किट खायला ला त तसं मला चहा नुसत नाही पिताना येत मग त्याच्यावरून पण बोलतात. मैदाचच बिस्किट आहे तरी त मी सांगते पतजलीच बिस्कटलं बघते दूध बिस्किट म सांगतो त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट आटा आहे त्याबद्दल तुला ठेवलंते आणि त्याच्यापासून आटा वगैरे काही नसतं त्याच्यामध्ये मिक्स तर असतच. मग मी ते पतंजली बिस्किटच वापरते मुलाला पण ते अजिबात बिस्किट वगैरे नाही.
नाही नाही नाही द्यायचं नाही द्यायचं त्यांना आता माझ्यावर न सांगते मी कारण मुलांना असं बिस्किट वगैरे दिलं ना तर त्यांचं जे रोगप्रतिकारक शक्ती शक्ती असते ना ती कमी होत्या. माझा मुलगा आहे बाहेरच काहीच खात नाही म्हणजे आ आधी तर तो फक्त समोसाच खायचा. समोसा पण त्याला एखाद्या म्हणजे एक स्वीट होतो त्यातलाच आवळायचा. पण ते समोसा वगैरे पण खायचा ना तो तर असं वातावरण बदललं ना कि लगेच त्याला असं ताप वगैरे यायचा आता मी दोन वर्षापासून ते बंद केलंय ना बंद केलं. त्याला म्हणजे अ खूपच फरक पडलेला आहे आणि आता चवणपश अ रामदेव बाबाच पतंजलीचा चमन प्राश असतना. ते सुरू केलेलं नाय तर त्याच्याने पण अ रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
अच्छा पण त बरं बाहेरचं काहीच खात नाही असं म्हणजे मागत वगैरे आहे.
काहीच नाही काहीच नाही आता तो म्हणतो ना की टिफिनला मुलं अ काय ते पास्ता वगैरे घेऊन येतात किंवा ते सँडविच वगैरे त ते पण नको म्हणतो तो. तो म्हणतो मला घरचच बनव मम्मी पण त्याला पण आहे ना चहा वगैरे माझ्यासारखाच ला
आमच्या आमच्याचा कायदा तीन वर्षाचाण छोटा आहे मग त्याला चहा म्हणजे कप मध्ये पाणी द्यायचं आणि त्याच्यामध्ये बिस्किट खातो तो पण ते पण म्हणजे फत तो कपात दिला तर तो चहा. आणि तसच दिलं तस पाणी अस
त्याला नकं करू अगं चहा बिस्किटची सवय ना
पण बिस्किटच आता आपण नाही लावत ना पण आम्ही तर वर्ष दीड वर्ष त्याला बिस्किट नव्हता दिला. पण आजी आजूबा असतात ना लाड करायला आपले. आ ह मग गावाला गेले तीथे इथे तर चॉकलेट पण खात नाही अजिबात चॉक काहीच माहीती नसतं पण आम्ही गावाला कसं आमचं पंधरा दिवस किंवा महिन्यातुन जान होत मी आजीने आमचा पूर्ण डबाच भरून ठेवलेला असतो दुकानातून चॉकलेटस आणून मग ते दिवसभर घे बाबू चॉ चॉकलेट घे बाबू चॉकलेट आणि किती बोललं तरी कळत नाही बोलल की राग येतो. म्हणतात की तुम्ही त माझ्या पोराला काही देत नाही म्हणून मी देतो अरे पण आम्ही त्याच्या त्याच्या ह्याच्यासाठीच त्याच्या आरोग्यासाठीच आपण देत नाही ना पण आजीआजोबांना ग सांगणार असं आहे.
हो तेच आणि मुलांचं आहे ना खाण्यापिण्यावर पण असतं बरं का म्हणजे त्यांचं वजन उंची वगैरे असली ना आता माझा मुलगा सातवित आहे ना माझ्यापेक्षा उंच येतो म्हणजे हा ते वाटतच हो माझ म्हणजे आ आ त्याच्या पप्पांना क्रॉस करून जाईन तो पुढच्या वर्षी
बापरे
हो खरंच आणि आपण म्हणतो पण हे बाहेरच, बाहेरच खूप ते नुकसान कारक अस बर कारण मी माझा अनुभव तुला सांगते. त्याला असं बाहेरच आधी लहान होतं तेव्हा ते पेटिस वगैरे खावु घालायचो ना तर खूपच म्हणजे फरक पडला होता त्याला म्हणजे आजारी पडायचा तो जास्त करून मग आम्हाला लक्षात आलं की हे असं याच्यामुळे होतं. मग ते आम्ही बंद केला आणि चहा सोबत बिस्किट तर नाहीच देत मी आणि तू पण नको देऊ मी तरी सांगते तुला.
हो हो चालेल.
तर ना असं म्हणजे उन्हाळ्यात वगैरे गुलकंद सुरू कर आणि
आणि मोस्टली आम्ही तर नाहीच देत माझं तर त्याला टिफिन मध्ये पराठा परत इडली, डोसा वगैरे मी जेवढ घरी बनवेल तेवढ अन त्याच असं पण नाही सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या वगैरे खातो तो तस काय नाही त्याच सँडविच वगैरे पण ते याचेच अ हा आपल्या गव्हाचे वगैरे तेच घेते. असं मैद्याचे वगैरे नहीच वापरत.
हा तेच चांगलं असतं आणि एक सोयाबीन पण चांगलं असतं. हो हो मला वाटत झाला आता. झाला विषय छान रंगला होता आपला.
अ हो. चालेल ठीक आहे छान वाटलं हो मला पण धन्यवाद.